नमस्ते. अ कशी आहेस तू?
तुमि पण कशा आहेत?
मी पण मजेत.
ओके. तर आज आपण ना गईया बोलू बोलूया
हो.
तूमाला काय वाटते?
आहे
मला वाटतय की, महागाई आजच्या काळात तर खूपच वाढली आहे. कारण प्रत्येक गोष्टी खूप महाग झाली आहे. जसं की आत्ता बघूच शकतात. फॉर एक्झाम्पल, गोल्ड पण खूप महाग झालंय. आणि गोल्ड सोबत-सोबत चांदी पण खूप महाग झाली आहे. एवढं जर महाग राहिलं तर मग जे रिच लोकं आहेत ते अफोर्ड करू शकतात. पण जे पोअर लोक आहे ज्यांच्याकडून एवढं महागाई शक नसते ज्यांच्याकडून अफोर्ड होऊ नाही शकत त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही
खूप मोठे आणि आजकाल कसं आहे लोकांच्या डोक्यामध्ये एकच ते खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई मुलांन शिक्षणाची महागाई सगळीकडे महागाई झालेलीच आहे आणि हे गरीब लोकांना कुठलीही गोष्ट घ्यायची किंवा घ्या खायची म्हणलं तर पॉसिबल होत नाही त्यांना ते.
आजच्या काळात माहाग हे खूप म म
पूर्वी कसं होतं ज्या वस्तू कमी किमतीत मिळायच्या त्याच वस्तू आता कसे दुप्पट तिप्पट किमतीमध्ये मिळत आहेत ना सध्या. किराणा सामान, दूध, भाजीपाला, फळे गॅस, पेट्रोल सगळ्याच वस्तू महाग झाल्या आता. सध्या तरी पेट्रोल आणि गॅस तर एवढा महाग आहे की, खूपच अवघड गोष्टी झालेल्या आहेत.
आताच्या युद्धामुळ तर प्रत्येक गोष्ट महाग होऊन गेलेली खण्यापासून तर प्रत्येक गोष्ट पाण्याची बॉट टल पण आधी खूप कमी किमतीत भेटायची पण आता तर त्याची पण किंमत खूप वाढली आहे ज्या त्याच्याने पाणीचं पण खूप प्रॉब्लेम होत आहे लोकांना
हो खूप आणि या कंडिशनमुं कसं झालं महागाईमुळं लोकांच्या महिनाभराचा खर्च जिथं पाच हजार होता तिथे आता दहा वर गेलेला आहे
तेच ज जे लोक त्यांचा बजेटमध्ये वस्तू आणायची आता त्यांचा बजेट पण बजेटच बाहेर वस्तू जात म्हणजे खूप महाग होऊ गेलेलं त्यामुळे. त्यांना पण अफोर्ड करायला खूप प्रॉब्लेम्स होतात.
हो खूप आणि यामध्ये हे युद्ध वगैरे झाल्यामुं पण इंधनाचा वापर युद्धामध्ये जास्त झाला. त्याच्यामुळं पण ते वाहतुकीमुळं वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे खर्च वाढला इकडं तिकडें जायचं म्हणलं तर महागाई झाली सगळ्या गोष्टींवर परिणाम झाला महागाईचा.
सध्या इथून थोडसं लांब जण्यासाठी पण बसचा प्रवास करायचे तर लोक. पण कमी पैशांमध्ये. अ तिथपर्यंत पोहोचायची शक्यता जास्त असायची पण आताच्या काळामध्ये. अ तिथून तिथ तिथपर्यंत जाण्यासाठी पैसे पण खूप लागतात.
हो आणि आजकाल कसं झालं पाऊस पण कमी झाल्यामुळं. नैसर्गिक आपत्ती पण खूप आली ना जे भाजीपाला धान्य शेतकऱ्यांपशी असायची. चे किंवा यायचं. ते पण खूपच कमी झाला आणि त्याच्यामु म भाजीपाल्यांची पण महागाई खूपच झाली. जिथं कमी होत तिथे एकदमच म्हणजे दुप्पट तिपटीचा भाव भाजीपालामध्ये सुद्धा झालेला आहे.
त्याच कारणाने शेती करण्यासाठी जे शेत. शेतकरी असयचे त्यांना बिआर ए वगैरे घेण्यासाठी. प पैसे लागायचे पण. आता ते पण खूप महाग झाले त्यामुळे त्या लोकांना कर्ज घ्यावं लागतं. आणि जास्त कर्ज झाल्यामुळे मग त्यांना पण खूप टेन्शन असतं हा माल तेवढा. याच्यामध्ये विकला गेला तर ठीक नाही तर मग त्यांच्यावर. अ खूप कर्ज राहून जायचं. अशामुळे महागाईचा खूप परिणाम होतोय शेतकऱ्यांवर पण.
आणि ती वस्तू शेतकऱ्यां कसे भाजीपाला म्हणा धान्य हे. उत्पन्न नसल्यामुळं पण बाजारात कसं झालं त्या वस्तूंचा तुटवडा पण खूप प्रमाणात झाला त्याच्यामुळं. जे आहे गव्हर्मेंटकडे स ठेवलेलं ते सगळ्यांनी त्याचा भाव अति वाढला ना दु तिपट तिप्पट आणि ते घेणं आता पॉसिबल नाही. जे गरीब आहेत त्यांना ते खायचं कसं घ्यायचं कसं असं गोष्ट झालेली हो.
आणि ते काही व्याप पर तरर कसं आहे कृत्रिम टनचाई निर्माण करून पण नफा खूप कमी होतात ना. पण ते कृत्रिम गोष्टी काही उपयोगाच्या नसतात. प सामान्य माणसाला जास्त पैसे मोजावे लागत जे त्यांच्याकडे पैशाचे पण आधीच तुटवडा असते.
तेच प्रत्येक गोष्ट म्हणजे खूपच. लय महाग झालेली त्या कारणाने खूपच प्रॉब्लेम्स येत आहे आत्ता तर आजून. तरी कमीच आहे पण पुढच्या काळामध्ये. अ जे पुढचे जनरेशन येणार त्याच्या काळामध्ये तर अजून जास्त. महागाई वाढणार त्यामुळ त्यांचा कस होईल ते आत्ताच टेन्शन येतं
विद्यार्थ्यांनाही कस झालंय महागाईचा परिणाम खूप होतोय पुस्तके व ह्या शाळेची फी प्रवासाचा खर्च हे सगळं म्हणजे टोटली दुप्पट तिप्पट तिन वा वाढवण्यात आलं ना.
त्यामुं त्यांचा पण बिचऱ्यांचा खूप लॉस होतोय विद्यार्थ्यांचा अ एवढं महाग झालंय त्यामुळं त्यांचं पण. शिक्षा शिक्षणावरून थोडस दुर्लक्ष होतं कारण एवढी महागाई वाढलेली तर. ते वस्तू कोणी अफोर्ड करू शकतं कोणी न न नाही करू शकत आणि क्लास टीचर्स वगैरे पण कसे. का तुम्ही हे वस्तू आणा तरच तुम्ही या क्लासरूम म बसू शकता त्याचा प्रेशर असतो विद्यार्थी त्यांनवरर पण
हो खूप आणि गृहिणींना पण कसं झालंय घर सांभाळायचं म्हटलं तर बजेट. सांभाळूनच करावं लागतं कारण बाहेरून वस्तू आणायच्या तर त्या कशा आणायच्या आणि कसं घरात साठवायचं हे सगळं बजेट सांभाळून त्यांना पण घर चालवावं लागतं म्हणजे प्रत्येक वस्त तू आणि प्रत्येक गोष्टीचा हा विचार करूनच चालावं लागत आहे सध्याच्या कंडिशनमध्ये.
खरंच खूप अ परिणाम झालाय या महागाईचा प्रत्येकाच आयुष्यावर
आणि महागाई कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो.
महागाई कमी करण्यासाठी सा आपण जे वस्तू आहे जे आपल्याकडे जे आपल्याला गरज आहे तेच वस्तू तू घ्या आणि त्यालाच जोपर्यंत आपल्याला पुरवता येणार तोपर्यंत आपण त्याला पुरवा त्या त्या गोष्टीची किंमत कळून घ्या म्हणजे कसं की. अ पुढे जाऊन आपल्याला त्याच गोष्टीचा खर्च थोडासा कमी करण्यामध्ये खूप प्रयत्न होणार
हो खूपच आहे आणि स्थानिक आणि हंगामी भाज्या आपण घेतल्या तर कसा आहे खर्च कमी होऊ शकतो पण ते पाऊस पडला तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेतेतात अनावश्यक खर्च टाळायचं म्हणलं तर कसं आहे आवश्यक असलेली वस्तूंचीच खरेदी करावे लागतते आणि आहेत ती वस्तू बचत पण करावी लागते हे तितकंच बरोबरच आहे घरामध्ये पण अन्न वाया अन्न वाया घालवू नये ही सुद्धा गोष्ट म्हणजे महत्त्वाचीच आहे.
बरोबर
हम्म आणि त्याचा परिणाम कसा हा सगळं कुटुंबावर होतो काटकसरीने आपण नाही केलं तर मग सगळा परिणाम हा आपल्या सगळ्या घरावरच होत असतो ना
प्रत्येक गोष्टीवर बघायला गेलो तर आता दवाखान्याचा खर्च पण खूप वाढला.
ख खूप दावाखना गोळ्या औषध गोळा यांचा खूप
खूप वाढलाय त्यामुळं गरीब लोकांच पण खूप नुकसान होतय ते बिचारे कसं ॲडजस्ट करतील याचं पण आपणच आपल्याला कळायला पाहिजेल, जे लोकच बचत करून चालतय आज. त्यांचे खूप चांगले- जे लोक अनावश्यक वस्तू घेऊन पण त्याला यूज करत नसणार- किंवा त्याचं- नुकसान करत असणार तर, ते पुढं जाऊन आपल्यालाच त्याची भरपाई करावी लागणार आहे.
हो, कारण लोकांना कसं आहे, एकदम महागाईच्या गोळ्या असतील तर- ते पण खरेदी करणं शक्य नाही त्यांच्यान. आणि ते खरेदी नाही करायचं मग, त्याचा हेल्थवर पण परिणाम होतो. आजार बरा होत नाही, ह्या अशा महागाईमुळ म्हणजे गरीब लोकांना तर- एवढं असा चिंतेचा विषय बनलेला आहे की खूपच.
ह
जे रोजच काम करून खाणारे असतात, त्यांना ह महागाई म्हणजे खूपच- प्रचंड विषय आहे त्यांच्या आयुष्यामधला हा.
हॅो बरोबर.
अन आजकाल ट्रेंड असा झालेला आहे की, मुलाला मोठ्या शाळेतच शिकवायचं किंवा- तो मुलगा तिथे शिकतोये, मग आपला का इथे हे असं पण एक पालकांमध्ये विचार मतभेद होत- चाले ना.
बरोबर
ऊनामुळे मुळ तेवढा पैसा घालन होत नाही त्यांना. महागाईचा परिणाम हा खूप म्हणजे खूपच बेकार आहे आणि खूप- लोकांच्या मनावर परिणाम करणारी गोष्ट आहे. हम्म त्याच्यामुळं जेव्हा म्हणजे- महागाई कमी होईल तर, थोडीशी स्थिरता मिळेल मन लोकांना पण. अन सोन्याचा भाव चांदीचा भाव तर हा- दुप्पट म्हणजे चौपट वाढल्यासारखं वाढलेलं आहे पूर्ण.
हा, आपण एका गोष्टीवर कॉम्प्रोमाइज करू शकतो- आपण सोनं वगैरे खूप अ.. आत्ताच्या जमान्यात आत्ताच्या काळामध्ये तरी आपण सोनं वगैरे- कमीच घेऊ, कारण पुढच्या काळात सोनं पण हे कमी महाग होणार आता जर आपण- पण ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू, जर कधीच गोल्ड आपण जास्त घेऊन घेऊ- तर, त्याचमुळे पण पुढे जाऊन आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येणार आहे पैशांचा. आत्ताच आपण त्याचा संग्रह केला तर, खूप पुढं जाऊन आपल्याला खूप मदत होणार आहे.
हो, कारण ज्या लोकांनी कमी सोनं होतं, त्यावेळेस ज्यांनी खरेदी केली त्याचा आज फायदा आहे. पण ज्यांनी केलंच नाही, त्याचा कसाय तोट- टा आहे, कारण एवढे एकदम सोनं खरेदीची एवढी अमाऊंट जी आता आहे- ती काही लोकांना घेण पॉसिबलच नाही ना.
हो.
चला ठीक आहे, तुमच्याशी बोलून खूप माहिती पण मिळाली, खूप आनंद पण झाला. पुन्हा भेटूया नमस्कार.
नमस्कार.